हो ते
हा बोला आत्ता लागा लागल्यात वाटतं कॉल तुमचे.
होय आता प पहिल्यांदाच.
हा हा हा हा बोलाय.
हम्म काय चालय?
काय नाही बघा ह्याला आत्ता झोपुज झोपून उठलंय बाळ.
होय.
हम्म.
हा हा हा.
काय नाही बघा आत्ता आवररलं सगळं म्हटलं फोन तरी करून बघावं लागतोय का.
हा हा हा हा चहा वगैरे झाला?
होय होय नाही अजून चहा नाही झाला तुमचा?
आमचा पण नाही अजून पाच वाजता हम्म हम्म. बोला की आज सुट्टी मुलांना.
हम्म आपल्याना सुट्टी नसते. हम्म आपल्याला सुट्टी भेटत नाही एवढं खरं हाय.
होय. हा बोला आणि काय म्हणताय?
काय नाही बघा निवांत.
हा हा हा.
हम्म पाऊस तिकड आहे काय?
पाऊस आहे नाही सकाळपासून काही थोडा थोडासा हे जास्त नाही.
इकडं आज काय नाही. काल होत दिवसभर हम्म.
हम्म बोला.
चालय काय दिवसभर काय हे? उद्या मुलांना सुट्टी आहे पण आपल्याना कामातन दिवसभर सुट्टी भेटत नाही.
होय. दिवसभर हाय चालूच य हम्म. होय. तुमची मुलगी?
हं?
तुमची मुलगी?
आमची मुलगी हाय की बाहेर, खेळायळा गेलीया.
हा हा हा.
हम्म दोघी बसल्या तिथं, नाश्त्याची तयारी करायला लागल्यात.
हा हा आत्ता नाष्टा?
ते जरा पाहुणे आलेत ना, काका तेन आलेत.
हा हा हा हा.
त्यांच्यासाठी.
हा हा हा हां. आणि काय मग?
काय नाही बघा निवांत.
हा.
हम
बोला.
मोठा मुलगा झोपलाय का?
मोठा नाही, मोठा गेलाय बाहेर खेळायला, दिवसभर आज बाहेरच हाय त्यो.
हां.
आज दिवसभर चालूच आहे बाहेर जेवला जरसा फक्त, चपाती भाजी खाल्लाय आणि बाहेरच ये.
होय?
हम्म.
हं हं हं हं.
आणि काय मग?
काय नाही बघा
हम्म हम् हम्, बोला.
बाकी काय तुमच्याकडच?
हा आमच्या कडच होय.
हम्म
आणि, आणि काय चाललंय मग, नवीन काय?
नवीन काय रोजचं रेग्युलर हाय ते हायच की, स्वयंपाक करायचं का कपडे धुवायची, भांडी घासायची.
हम्म.
पाहुणे येतातच, त्यांचं काय जेवण खाणं-पिणं, चहा, नाश्ता चालूच ए.
हम हम हम हम.
हम्म
आणि काय मग?
काय नाही बघा
हम् हम् बोला.
तुमचंच काय चाललंय बघावं.
हम्म हम्म हम्म आणि काय म नवीन? काय रेसिपी वगैरे? काय काय? रेसिपी वगैरे काय नवीन तुमच्याकडं?
काल रेसिपीचं काय, काल जरा भाऊ वगैरे आलते.
हम्म हम्म.
त्यांच्यासाठी केलेली पुरी भाजी, पनीर, पुरी, भाजी
हा हा हा, पनीर कसं करताय तुम्ही? पनीर कसं करताय
पनीर मी नाही करत माझी बहीणच करते मी नसते त्या फंद्यात पडत पनीरच्या वगैरे
हा हा
हं
मटन चिकन काय खाताय का नाय
हो हो ते असतंय तुम्ही
हा खातोय ना
हम्म आम्ही पण खातोय हम्म
तुमच्याकडं कशी आहे तुमच्याकडं कशी आहे पद्धत करायची
आमच्या इकडे कसं आम्ही इकडे खेडेगावात असल्यामुळं आमची पद्धत जरा वेगळीच आहे
हम्म हम्म तरी कसं करताय रेसिपी तरी सांगा
आम्ही चिकन म्हटलं की आधी चिकन कसं चिकनला कसं स्वच्छ धुवून घेतोय आणि मग हळद मीठ लावून शिजायला टाकायचं
हम्म हम्म
हं आणि परत ते जरा वाप प ते त्याच्या मिठाच्या पाण्यातच ते शिजवून घ्यायचं वर पाणी थोडं वतायचं नाही पाणी घालायचं नाही त्याच्यात वरचं पाणी
हम्म हम्म हम्म हम्म
मीठं मटणाला चिकनला पाणी सुटतंय ना
हम्म हम्म
ते तेलातच ते शिजवून घ्यायचं परत थोडंसं पाणी आपल्याला जेवढा रस्सा करायच तेवढं पाणी उकळून घ्यायचं परत खोबरं लसूण कोथिंबीर आलं लसूण पेस्ट असते परत आपल्याला काय तीळ वगैरे म्हणा असं खडा मसाला असतोच की तो बारीक करून ते घातलं तरी पण चालते व पण वलं ओलं खोबरं आम्ही वापरत नाही वाळलंच खोबरं
हा हा हा हा
ह चिकनला मटन
हम् हम् हम् हम रस्सा आणि रस्सा आणि सुकं असं दोन्ही करताय
सुक्क च करायचं आणि रस्सा थोडा करायचा
हा हा हा हा
मोबाईल दे कोण कोण काय काय करतय टाकताना कांदा पण मग कांदा पण भाजून टाकत्यात ना ए शंभु हम्म
हम्म हम्
त्याच्यामुळे म मटणाची तर काय मग तशीच सेम सेम तशीच करायची फक्त ते त्यातच शिजवून घ्यायची फक्त थोड शिजलं की त्याच्यात वाटण बारीक केलं असते ते थोडं टाकायचं
हा हा हा
मग त्याची च वग लागते ना
हा
हम्म मग ते पाणी व टाकलं की त्याच्यात वरचं पाणी टाकलं कि ते वेगळीच चव लागत ते असं पानसट पाचट लागल्यासारखं लागत ते टेस्टी लागत नाही ना
हा हा हा
हम
सगळ्यांची वेगवेगळी पद्धत
हा पण चुलीवरच एकदम खास लागत
हा हा हा
एकदम क हा आम्ही चुलीवरच बनवत मग कोण कोण काय करते कुकरला शिजवून घेते तुम्ही कुकर ला करताय का
नाही नाही तसच तसच शिजवत
कुकरला शजवलं कि मग त्याची काय टेस्ट अस ते वेगच लागते
टेस्ट होय गे लपत्या होळ
ह् टेस्टी लागत नाही एवढं चिकन मटन चिकन असो किंवा मटन असो
होय होय
टेस्ट लागत नाही
होय
हम्म
का काय म्हत
काय नाही बघा तुमच्याकडे काय तुमचं काय चाललंय
आमच्यात काही नाही आता चहा वगैरे ठेवायचा आणि संध्या कायची तयारी आता
हो हो आमच्यात तर रात्री रात्री अक्षरशः अकरा वाजले होते जेवायला ते भाऊ भावाचं आणि भाऊजईचळ भावाचं केळवण करायचं होतं ना रात्री
हा हा हा हा
ह त्याची तयारी
हा हा हा ह आमचं काय आता पाच पाच वाजूपर्यंतच नि निवांत असते पाच वाजले कीथ सासूबाई येतात सासूबाई आले की चालू सगळं जेवणाचं परत चहा वगैरे पोरांना काहीत खायला वगैरे परत कपडे बिपडे डी घालायची
ते पोर लहान मुलं असल्यानंतर लगेच हे होतय
हम्म
प
त्याला बघत बघत आवरपर्यंत आणि त्याला बघत बघत आववरपर्यंत आणि दहा वा दहा दहा वाजता जेवायला जेऊन परत झोपायला म्हटलं तर बाराच वाजता ही पोरं झोपत नाहीत लवकर पोरं आमची दंगा करत बसत्यात दोघपण नाही दोघ पण दंगा करत बस्त्यात तो मोठा दंगा करतो त्यामूळ बारका झोपत नाही.
आमची पण तसंच आओ आकरा वाजले तर रात्री आमची मुलगी झोपायला तयार नव्हती.
हा म आमच्यात पण तसच आहे मी काल जरा मम्मीकडे चूलतीकडे गेलेलो तिकडून आलो साडे दहा वाजले
हुं हुं.
आणि झोपतेत कुठली लवकर झोपनात बारा शेवटी साडेपावणे बाराला झोपलीत.
हा मग तसच ना इथ पण तसच झालं ते केळवण्याची तयारी परत जेवणाची तयारी जवळ जवळ वीस पंचवीस पंचवीस सव्वीस माणूस होत घरी.
हा, हा, हा, काल तिकड लो तिकड बेडवरन पडला लागला रडायला
होय लाग
बारका लागलं नाही खरं पडला बेडवरन नीट
हम्म.
अशे आगावपणा करत असतात. पोर आमची लई लक्ष द्याय लागतय तेच्याकडन हम् बारका तर सारखा पडतोय नुसता.
होय आमची पण असत्यात पडत्यात उठत्यात खेळत्या
तिथं दादाच्या इथं पोर आहेत तिघं चौघ ती ती एक लागलेली मस्ती करायला त्या बेडवरती लाईट बंद कर कुठं काय कर लागलेलीत ओरडायला. आ तेनी लाईट मोठ्यानं बंद केला आणि हा प हा पडला अंधारात
एकाच्या नादानी एक एकाच्या नादानी एक
हा. जेवायला नुसतीच बसलेलो तोपर्यंत पडला म्हनू आणि उठलो तेच्या त्याला तेला पहिला घेतला शांत केला आणि मग परत आणि जेवायला बसलो.
हो. आम्हाला तर जेवायला दोन दोन वाजले होते आज दुपारच्या.
हा, हा, हा, हा.
संध्याकाळी दहा आकरा सो दुपारच्या दोन
त्यात पाहुण्यांमुळ आम्हाला काही सुचना झालय.
हा, हा, हा हा. आता थोडे दिवस तसच आता म सगळ्यांना जेवणच करताय सगळे पाहुणे आले की?
व्हय आणि ते कस आपल्यातलेच पाहुणे असल्यामूळ ते म्हणजे कसं असं शेजारचे वगैरे आल्यानंतर त्यांना चहा वगैरे करता येते ना.
हा हा.
म आपले काका वगैरे म्हणा इतर ओळ ळखीचे म्हणा, घरातले पाहुणे, नंदचे वगैरे म्हणा
हुं, हुं, हुं.
तेना नाष्टा, जेवण आसं करावंच लागतंय ना. ते लांबून येतात ना तेच्यामुळ त्यांना जेवण
बर बर बर चालेल चालेल चालेल चाल परत करा म कॉल मग.
हा हा चालेल चालेल.
चालेल ठेवू काय?
ह हा हा ठेवा.